हॅलो, हा आवाज येतोय का? हो येतोय की.
अरे का काय नाही, काल काय म्हटलं विवेक
काय नाही, हेच की कसं-कसं काय नाही एवढीच चर्चा झाली. चर्चा फक्त झाली की आपलं काय कं कसं. चर्चा झाली आपली कि काय-काय त्याला आ असं नाही कसं कसं झालं ऑपरेशन याचा विषय बाकी काय लय नाही. नही काहीच माहि हे झालं नाही, ऑपरेशन बद्दल चर्चा झाली. आणि एवढंच नाही- नाही काही नाही म्हटलं बाकी काय बोलणार नाही. पोरगं हाय हे हाय सगळं बाकीच काय नाही. आणि काय? आता माझं लक्षात आलं नव्हत रे कसं उचलायच, मला का रं येत नाही का? हॅलो. हॅलो. हॅलो.
पुन्हा का म्हटली मुद्दाम टाकायचय.
हॅलो.
तिचं नावच नाही, दाखवा मला नाव, पाटवा मला नाव. आवाज नाही. कधीच कुठल्या शनिवारी येत नाहीत. तु म्हटली एक्सट्रा होतील का सुपरवायझर काही नाही खाणार. सकाळी-सकाळी आली तर दुपारीच करावी लाग त्याचं काही सी ओ वैगरे मिळणार काय शनिवारी आली नाय तर? हॅलो.
बोल कि.
अरे सूरज, आवाज येतोय का तुला?
होय होय येतोय की.
हा. बोल काय नाही, तू आणि स्वाती दोघं पण ऍप घ्या अन ऍप वरन फोन करत जावा.
करु काय
हा.
बर बर बर घेतो की.
बघुया की इन्कम काय होतय का?
बर बर त्याच्यावर इनक
दहा दहा मिनिटाचे फोन करायचे, हा तस पण आपण रेग्युलर बोलतोस ना तेच फक्त ऍपवरून बोलायच. बर ते राहू दे, विवेक सँडविच बद्दल काय म्हणला का म्हणलं?
काय नाय छा छान झालय म्हंटला चार खाल्ली त्याने मग दोन खाल्ली की दोन खाल्ली मारल दिल्याल ती पण खा म
काय की म्हणून म्हणलं रे
नाय ते तस करतय की, करतय तस
तेच की आणि डोळ्याच काय झालय मला काय कळे ना झालय नेमकं कशाच ऑपरेशन केलय.
अरे डोळ्याच झालेय लय जोरात ऑपरेशन झालय ते. त्रास झालाय त्याला वेगळा
थोडा आराम कर.
मग, नाही सांगितलय की त्याला कर म्हणलोय बघुया आता कस कस काय काय होतंय.
हा हा कारण फोन वगैरे काय वापरू नको म्हणून सांगितलय ना परवा मी त्याला मग, काय फोन वैगरे हं
बघुया की काय म्हणतोय.
तेच की डोळ्याच डेंजर दिसतोय, अरे लाल भडक दिसतो डोळा बरी स.
ओपण करतेती
आ
ओपण असतय रे ते म्हणजे कसं भूल देवुन वगैरे कर
त्याला सांगायच नाहीस का काळा चष्मा रेग्युलर घालत जा.
नाही बा दिस लाईट अंधार पड
जाऊ नको
अंधार पडल्यानंतर घालत्यात ओ, अंधार पडल्यानंतर वापरतोय.
तेच की अंधार पडल्यानंतर दुसरा घातला तर चालतोय पण डेली तरी हेच घालायच रे.
हा हा
माझी लय धावपळ व्हाय लागली अरे खर
का?
हेच की रे पिलू, परत घरातलं सगळ
होय व, थोडे दिवस ओ थोडे दिवस. थोड दिवस म्हटलं आजारी आहेत म्हटल्यावर मग काय करायच
होय तिला पण ती बाबा पण तिच्याशिवाय ऐकत नाहीत रे कोणाच. जेवत वगैरे नाहीत बाबा मग अस करतात.
बरोबर आहे की.
हा तिन मग त्यासाठी तिथं गेलीये. जाऊ ते सोड पोराची तरी त्याला हे राहील ना जरा काय म्हणतात त्याला ओढ राहील हा. टीव्ही मी माझ्या खोलीत जोडून घेतल्यावर म्हणतं होता तुमच्या पिशव्या बांधायला लागा तुमचा काय संबंध तुझा काय संबंध आहे टीव्ही माझी जोडायला पाच हजार रूपये ये मी घातले म्हटलं तुझा काय संबंध येतो बोलायचा म्हटलं.
जेवण करून फोन करतो तुम्हाला.
आ
जेवण करून फोन करतो.
जेवाय सुट्टी झालीय का?
होय होय.
एवढ्या लेट?
होय आज चेअरमन साहेब तेन आलते त्यामुळं
बर बरं ठीक आहे ठीक आहे कर.
हम्म
चालू ठेव जेव्हा तुला कार्य येतील ना त्या जर तुला टास्क असायन झाले तर त्याच्यावरन मला फोन कर मग. तुला कधी वाटलं तर दहा दहा मिनिटाची फोन करत राहा मलाच केलस तरी चालतात.
ठीक आहे ठीक आहे करतो.